हॅलो.
हॅलो.
हा आवाज येतो आहे काय.
हा येतो येतो तुमचा येतोय.
हा येतय बोला की काय करायला.
काय नाही बघा आताच्या चाहापाणी झालंय तुमचं?
हा आत्ताच झालं चहापाणी.
हा हा जेवण वगैरे आता?
जेवण आता चालू करणार स्वयंपाक
हा हा हा
आता लेट नसतं आहे ना?
हा हा हा.
हम्म तुमचं.
आमचं पण आता सस सात वाजताच पोरांचा अभ्यास वगैरे झाला की मुलं लहान आहेत ना.
हा हा.
हम्म.
हम्म जरा लेट न जास्त वाटत मुल आमचा तर मुलगा सातवीला आहे मुलगी तिसरीलाय
हा हा हा
हम् म्हण ट्युशन ला जातात. ट्युशन ला जाऊन आले की, मग जेवतात.
हम्म हम्.
मग आता स्वयंपाक चालू करायचं आता, सात ला म्हणजे चालू आहे क एक एक एक
हा हा हा हा.
हम्म.
आणि काय? कोणी कोणीकडे राहता तुम्ही? ब हॅलो? हॅलो? हॅलो?